हॅलो हा बोल. आता आवाज येते? तुझा बोल नाही ब्रेकवालाय.
अ येतो आवाज
हा जरा ब्रेक होतोय. हॅलो काय येतोय बोल हो आत्ता येतो क्लिअर हलू नकोस.
तू ते शेतीच बोलत होती. ना मोत्याच शेतीच वगैरे- बग आवाज येतय ना?
हा येतोय बोल की.
हा मग त्यावरून मी मला म्हणजे असं आठवलं ग शेतकऱ्याच सगळं अस शेती वगैरे. तू उसाच बोललीस. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या इथे शेती वगैरे केली जाते. मग म्हटलं शेती बद्दल थोडस बोलू या तुम्ही तुमची आहे का? शेती वगैरे तुम्ही. करताय.
शेती नाही ग आमची म्हणजे आहे पण ते काका करतात. आम्ही नाही करत कारण मला फार आवडा आहे शेतीची करायला म्हणून मग त्याच्यामध्ये जेवढे कष्ट पण आहेत ग. म्हणजे असं नाहीये की- आता बघ की फ आ एक एक्झाम्पल देते आता परवा- पाऊस झाला काय आणि आम्ही जिथे राहतोय ना तिथं आजूबाजूला सगळी शेतीच आहे. आणि पाऊस झाला आणि ऊस बीस वगैरे सगळ पडलेले आता वाऱ्यांना ऊस अनेक शेजारात. तिथं त्यांनी अशा शाळू लावलेली. आता शाळू सगळा पडला व.
अगं म्हणजे तेच ग तुला तर माहितीय भारत हा कृषी प्रधान देश आहे. ये इथ को जात शेती केली जाते. आणि जी शेती करतात त्यांना श री म्हणतात. आणि शेतकऱ्याचा आ तुझं एवढा हाल चालूय म्हणजे योग्य ते दर वगैरे मिळत नाही. शेती तीला म्हणजे तो जो शेत शेतात शिकवतो. त्याला- काल म्हणजे शेत शेतकरी राजा खूप असं म्हणजे कर्ज घेत आहे. आणि त्यामुळे आत्महत्या देखील करताय. असतील मध्ये मध्ये न्यूडला बातम्यांना वगैरे येत ते सांगतात. म्हणजे किती म्हणजे त्यावर एक उपाय म्हणून सरकारने त्या किसान योजना वगैरे काढलेल्या आहेत. पण त्याचा योग्य तो लाभ शेत शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. बाकीचे व्यापारीच त्याचा लाभ करून घेतात तर शेतकऱ्यांना त्याचा लाभच मिळत नाही. म्हटलं ते जरा शेती बद्दल शेती तुला त्याबद्दल काय माहितीय का? किंवा माहिती असेल तर मला थोडंफार माहिती आहे मण बोलावं तिच्याशी कारण आता आपलं झालं ना ते डिस्कशन मोदीच्या शेतीबद्दल.
हा.
मी तेच म्हंटलं मग आता बग की शेती तर वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आता आता आम्ही आम्ही जे करतोय ना ते गावी एक मी आमची बागायती शेती आहे म्हणजे. द्राक्षणच पीक घेतलं जाते म्हणजे मी
हा.
कधी घेतलं नाहीये. पण ज्यावेळी द्राक्ष काढायचे असतात किंवा ते म्हणजे एकदम स्टार्टिंगला ते फवारणी वगैरे शेती करतात त्यावेळी ते म्हणजे दुसरं येऊन ते वेल वगैरे लावतात. त्यावेळी म्हणजे थोडंफार मी त्यांना मदत करते पण एवढं जास्त मला माहत नाही. म्हणजे शेतकरी राजा शेतकरी किती कष्ट करतोय बग.
होय बकी शेतकरी खूप कष्ट कर तोय पण जर ऋतनुसार समज जास्त दुष्काळच पडला किंवा पाऊसच नाही आला म्हणजे आणि ज्यास्त पाऊस आला सगळं वाहूनच गेलं तर खूप नुकसान होतय मग हेला नुकसान भरपाई सरकार कुठे देत्या.
नाही ग देत नाही म्हणून तर शेतकरी आत्महत्या करतात, आणि त्यांना तो एकच मार्ग दिसतो म्हणजे आपल्या डो क्यावर एवढं कर्ज घेऊन आपण जगण्यापेक्षा आत्महत्या केलेलं चांगलं अस तो हा? पर्याय निवडून तो आत्महत्या करत आहे मग त्यावरच म्हणजे एक पर्याय म्हणून म्हणे त्या सोल्युशन म्हणून सरकार म्हणजे पीएम किसान सारख्या योजना. वगैरे आस काढलेल्या पण त्याचा योग्य तो वापर शेतकरी घेत नाही आस तुला मी पहिलाच सांगिल योग्य तो वापर व्यापारी घेतात आता तू बघत्यास शेतकरी तरी कष्ट करून शेतात धान्य पिकवतो आता एक
हा अजून एक मला बोलायचं, सॉरी तुला मी मध्येच थांबवते. पण सह म्हणजे बघ. आता तू बोललीस की म्हणजे खेड्यामध्ये शेतकरी कृषी प्रधान देश आहे असं वगैरे ह. आणि खरच आहे आणि एकदम तळागळातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारन नाभार्ड ह्याच बँकेची स्थापना केल्या बरोबर आहे. नाभार्ड न्याश नल ऐग्रीक्लिचर बँक आहे ती आणि सहकारी संस्था आहेत ना सहकारी संस्था म्हणजे सहकारी संस्था म्हणजे काय लोकांनी लोकांनी एकत्र ययेऊन आपआपल्या गरजा भागाव ण्यासाठी एकत्रितपणे येऊन स्वइच्छेने जी संस्था स्थापन केली जात्या त्याला सहकारी संस्था अस म्हणतात आणि त्यामध्ये सभासद असतात. कोण शेतकरीचं आणि ही संस्था काय कर त्या जी म्हणजे खेडेगावातले हे आहेत का नाही शेतकरी त्यांना पिकवी मग कर्ज देत्या किंवा लहान लहान, छोटी छोटी कर्ज देत्या. म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत करत्या. ती बँक म्हणजे थोडं फार का होईना. अ सरकार पोहोचतेय हेच्यापर्यंत. खेडेगावातल्या हच्यापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत.
अ होय ग म्हणजे शेत आपण म्हणतोय शेती करणं म्हणजे काय हाय आपण म्हणजे बघ बाजारामध्ये जातो आणि एखादी वस्तू जर विकायला असली जस की टोमॅटो असं म्हणजे काय वांगी वगैरे तर आपण त्याचा दर कमी करून मागतो तर त्याच्या मागच कष्ट आपल्याला माहित असत. हो का आता तू एक जवळचच उदाहरण घे आपण गवारी गवारी आता मध्ये किती महाग झाली. होती चाळीस रुपये पावशेर, पन्नास रुपये पावशेर. मागं रिझन तुला माहित आहे गवारी तोडण्यासाठी किती कष्ट कराव लागत त्याला जे कूस असत ते हातामध्ये म्हणजे हाताला लागल्यानंतर त्रास होतो. उन्हातान्हाचे उन्हातानात गेल्यानंतर ती गवारी तोडली जाते मग त्या एवढ्या उन्हातून आणि ते पिकवण्यासाठी लागणार त्याच सामान त्याची जि दैनिक खते आणि शेतकऱ्याच उन्हात्हाणात होणारं कष्ट त्यामुळे त्याचा तो दर असतोय तो जास्त असतोय पण आपण बाजारमध्ये गेल्यावर काय म्हणतोय एवढा का दर म्हणून आपण ते कमी करून मागून घेऊन येतो. हा कमी करून द्या, आपण शेतकऱ्यासोबत भांडतो पण तीच जर वस्तू आपण मॉलमध्ये एखाद्या खरेदी करायला गेलेली
तर तिथं आपण हाय त्या किमतीला देत घेतोय.
हा मग हा मग असं न पुन्हा हे चुकीचं ये की नाही आपण आता आपला आप आपला जो अन्नदाता आहे म्हणजे अन्नदाता शेतकरी जो आपल्यासाठी शेतात अन्न पिकवतो त्यामुळे तर आपलं पोट भरत आहे, मग तो अन्नदाता आहे मग तिथं जाऊन आपण ना म्हणजे अ कमी जास्त करतो किमती मग मॉलमध्येध्ये गेल्यानंतर का करत नाही, मग तुम्ही मॉलमधून का मग भाजी भाजी वगैरे तुम्ही विकत ठेवत नाही त्याला का किमती कमी हा प्रश्न बरोबर आहे ना!
हा बरोबर ये
शेतकऱ्यांच पण खूप हाल होतेय ग आता बघ अ एखादी गहू गहू ज्वारी बाजरी शेतात पिक म्हणजे पिकवायची असेल तर त्याला किती सहा सात महिने लागतात मग त्याचं जे नांगरणी पेरणी परत त्याला जे लागणारे रासायनिक खत याचा खर्च येतो आणि तुला माहीती ये शेतकऱ्यांची ही सकाळ ही तर पहाटेपासूनच होते म्हणजे पहाटे तो उठतो पाणी पाजायला जाणे शेतात मग त्याच्यानंतर येणे, काय असेल ते खाणे, मग त्यानंतर आणि शेतात काहीतरी चालू असतं कापणी पेरणी भांगलणे वगैरे असं म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रिया करून मग तेव्हा कुठे आपल्याला लास्ट स्टेज ला एखादा पदार्थ मिळ म्हणजे एखाद फळभाजी मिळते आणि त्याचा रेट त म्हणजे तो बाजारात घेऊन जातो आणि ते बाजारामध्ये गेल्यानंतर पण मग कमी-जास्त करतो मग कमी-जास्त नाही केलं तर आपण त्यालाच म्हणतो तु कमी करून नाही असं का करता पण त्याच्या माग त्याला फक्त एक दोन रुपयेच मिळत असते याची जाणीव आपल्याला होत नाही.
होय बरोबर आहे की तुझं तुझं विचार मला कळतायेत म्हणजे असं जर प्रत्येकान विचार करायला पाहिजे. ग तरच काहीतरी होईल
हा म्हणजे शेतकरी राजा आर्थिकदृष्ट्या म्हणजे अ खूप हे आहे ग आजकालच्या आधुनिक काळात त्याला असं कोण किंमत देत नाही आता बघ ना तू अ एक जर टापटीप कपडे घातलेला म्हणजे असं पोश मध्ये पॉलिश केलेले बूट वगैरे आणि इनशटर्ट वगैरे केलेला माणुस बॅग बिग घेऊन ऑफिसला चालला तर आपण त्याला किती रिस्पेक्ट देतो, नमस्कार वगैरे म्हणतो आणि त्यांच्याकडून आपल्याला काही फायदा होणार नसतो, आणि तेच जर एखाद्याने इजा वगैरे घातली असली आणि गांधी टोपी म्हणजे आपला जो देशाचा एक पोशाख आहे मग तो घातला असतां तिथं ती शेतकरी राजा गळ्यात टाॅवेल घेऊन येत असला तर त्याला आपण कधी नमस्कार म्हणतो त्याला कधी आपण आदराने बोलवतो का?
नाहीच की
हा मग असं कंपॅरिझन का करतो आपण जो आपल्याला अन्न देतो त्याचा आपण म्हणजे त्याची पण रिस्पेक्ट करत नाही त्यांना आपण आधार म्हणजे आदर देत नाही, मग असं का शेतकरी राजाला असं कमी का समजल जातंय तू बघतेस आजकाल पॅरेंट्स मीटिंगमध्ये वगैरे शेतकरी राजा हाय त्या कपड्यांवर गेला तर, त्याला म्हणजे तिथं सन्मान दिला जात नाही कमी लेखल जातंय तो म्हणजे मनान शेतकरी श्रीमंत म्हणजे तो अन्नदाता ये म्हटल्यावर तिचं श्रीमंत असणार ग आपण त्याला गरीब तर म्हणू शकतच नाही ना! त्यामुळेच अ शेतकऱ्याची म्हणजे जे काय आहे ते योजना वगैरे शेतकऱ्यांसाठीच राबवल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतंय बाकी मग तुला अजून शेतीमध्ये तू काय काय म्हणजे पेरणी वगैरे केलेली जाते असं कधी काय ऐकलंस का?
नाही ग इतकं म्हणजे असं तुला सांगू काय म्हणजे शेतीबद्दल म्हणजे इतकं माहीत नाही मला हळूबोल शेती बद्दल एवढं काय माहीत नाही.
बरं असत ते मला पण फक्त असं म्हणजे एवढंच माहित होतं आणि हे एक माहित होत की कोकणात भात- शेती म्हणजे केली जाते, मोठ्या प्रमाणात म्हणजे तिथं कसं पाणी कोकणमध्ये जास्त आहे. अस पावसाळा जास्त अस म्हटलं जायाच आणि भात म्हणजे करण्यासाठी जी भाजी असते ना, त्यासाठी पाणी खूप प्रमाणात वापरलं जातात. असे म्हटलं जात म्हणजे - नसते की, आता बघ इकडच्या साईडला ऊस पिकवला जातो, कोकणात मग आम्ही प्रत्येक ठिकाणच्या अ-तसे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळा भाजीपाला, वेगवेगळी म्हणजे गहू, ज्वारी, ज्या ज्या ठिकाणी जे जे उगवलं किंवा पेरलं जातं, ते-ते त्या-त्या ठिकाणी फेमस असतं, मला फक्त एवढं
म्हणजे, हवामानानुसार जिथं काय असल, म्हणजे आता समज, आपल्याकडं ऊस हाय, कारण, हवामान तसं आहे ना, तिथली माती तशी आहे. आता इकडं बटाटा पंजाब सारख्या, अ-तिथं पंजाबमध्ये बटाटा जास्त उत्पादन केलं जातं, कारण तिथली लाल माती म्हण, तिथलं हवामान ते बटाट्याला उपयुक्त आहे. आपल्याकडं बटाटा पिकवला जातोय काय? नाही. आपल्याकडे भाज्या असतात. ऊस असतोय, तसं तिकडं नाही, म्हणजे जसं वातावरण जिथलं आहे, तसं शेतकरी पिकं घेतोय.
हा बरोबर आहे, म्हणजे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळं जे काय हवामानानुसार पिकवलं जातय आणि ते- मग इकडून तिकडे व्यापार केला जातो त्याचा आणि मग आपण ते खातो, म्हणजे एखादं फळ, आता तुला एवढं सांगीन, आता जर सफारचंद, एखादं म्हणजे आता इथे पिकतच नाही, तर ते दूरच्या देशात- दूरच्या भागातून आपल्याकडे येतं, आपण मग ते कुठं कुठं जातं, तिथून मग ते आपण खातो. दर योग्य असावा, जो शेतकऱ्याला परवडेल एवढंच मी म्हणेन, तू ऐकलीस माझं आणि तुझं पण मत
मत, होय, आपण एकमेकीचं मत रिस- एक-दोन वेळा ऐकलं, त्याच्याबद्दल मी पण खूप आभारी आहे सोड तुझी, कारण मला पण तुझ्या खूप नॉलेज भेटतय. म्हणजे मला ज्या गोष्टी माहिती नाहीत, त्या गोष्टी पण कळतात मला.
बोलूया अन-अजून आपण नंतर कधीतरी.
हा, चालेल ठेव.